लागला? हॅलो.
हो
हॅलो.
हात मलसोत का माग सरत नव्हते दुसर्याची एकत
म् सांमू लावा तर पाच हजार नि जा
हा हो का
हा
म्हणजे नंतर लावन
एटला आता रहत चाल
ह सार पच तन तन
हम्म प करती ना
हो का
तुम्ही झाला असल
हम म नाहीलाे नंबर ला गेली तर नंबर गेली वि जुन नंबर लिहिला आणि ते खालीवरर करायला गेले ना तर दुसरे चिवरा ना
थांबवून करणं पडतो
ह हो का
हम्म
ते त्याच्यामध ना आता कसं असं लिहून येत होतं काही वाक्याचे उत्तर द्या
हमं
अ मग मला ती समजली त्याचा स्क्रीनशॉट काढला म्हलं तुला पाठून तर त्याच्यान ते काही स्क्रीनशॉट काढल्या बरोबर हे पण वापस आलं नंबर टाकायच मग पणणारला
ते दाजर पटला रत म बी
हो का
आणि म्हज तिती लगवड करूनपा हमं
या पण ना
हमं
नन बई भेटलेवते म्ह म्ल
मग
मला म्हणत होत्या मला जमत नाही म्हणते कार्याचं काम कसं तुमला कसंय म्हण काय सासाठी आल त्याय म्हणे तर म्हणलं ते चालू करायला चालते मला समजाण नाही म्हणलं ते कस चालू करायचं त
हम्म
तर म्हणे मला दाखवा म्हणे म्हणलं मला जमत नाहीे मी गीताकडे गेल त म्हणलं मग तुम्हीीताला विचारा
हम्म
तर म्हणे मग काहीच नाही बोलली ती गच झाली म्हणल तू मला बोलली, मला समजला, म्हणलं तर मी काल इडी येऊन बसले असती ते, ते काम नव्हतं म्हणलं उगस मग, ती मला तिनं माझं काम केलं म्हणलं मग मी तिला वावरात कपाशी तोडे लावू लागली,
हम्म,
मग ते म्हणे हवका म्हणे मला,
मला आवाज गुंतला, हॅलो?
तुझ आवाज येतोय मला,
हम्म बोला आता येतोय तुमचा आवाज,
हो का म्हणत होते म्ह तुझ, तू मला जमत नाही म्हणे काम तर मग ती रेखाबोली, तिऱ्याली म्हण मला का ते दिवस हे अ उद्या पडणारे,
हम्म तुला का कर नाही म्हणा, लोकच ऐकती कशाला म्हणून हम्, अरे मुीणी, बाजी तुम्हाला आज दिलं. आणि तुम्ही त्याला, दोन महिने हात नाही लवूराहिल्या, मग तुम्हाला मेसेज येईल ना, तुम्ही आजच्या आज पूर्ण करा म्हणून,
हा,
बरोबर का?
हा,
तुमच्या फोनला येऊन जमानी झाली, तुम्ही कामाच्या लोभी त्याला पोहणी राहिल्या,
हा स,
ति का तोंड एक काय पहिले दिलं करून,
हम्म
नाही तिचं तोंड दिसते का, सांगणार नाही काय मी, नंदाबाईचं काय ना, येऊन विचारपूस करून सांगणार नाही मी, आवाज कट होतंय ग,